हॅलो.
येतोय ना आवाज ताई.
होय.
एक मिनिट आ ताई.
हो हो, फ्कत ऽ
दुध असय ना ते तिकडून,, हां. बाबू कुठे आहे त? हॅलो,
हां बोला.
हां बोला आता, मगाशी पहा बरं, तुमच्या मोबाईलमध्ये मी फोन केला तर रिटर्न आवाजा एत होता,, आता क्लिअरऽ े ते,
हे ग, नेटवर्क प्रॉब्लेम मुळच होतय सर्व तसं,,, हं.
अ,
आणि हे मध्यामध्ये कॉल येत आहेत ना आणखी ते बा इंच म्हणूनऽ
हा, हा, बाकीचे याचे येतात की नाही,, मी त्यासाठी ग्रुपवर मेसेज टाकले होऽ शी,, की कोणी आहे का फ्री म्हटलं, कोणाचा फोन येऊन नाही राला, आपऽ लावावं कुणाला, येत तर कुणाला लावावं म्हंटलं.
होाना, ह.
हम्,
तुम्ही कुठचा आहे ताई? हॅलो.
हॅलो.
हा येते का ताई आवाज?
हा, आता येत आहे,, बोला.
हां ते,, मदत कॉल आला होता ना मी कट केला आता.
हो काे
हम कॉल आला होता ना मला मी म्हणजे हा कॉल कट नाही होऊ द्या लागत ना दहा मिनिट कारण मी माय पूर्ण चले ना मी तुमच्या पूर्णच करतो आता
हो हो नाही तर मग मला कमी प पेमेंट
नाही नाही बरोबर आहे ना मी मग अशी ए का म्हणजे अ कुणाचा तरी कॉल आला आता मला नाव नाही माहीत म्हणजे लक्ष नाही मा आता कारण सकाळ पाासून का कॉल आले ना इथे चहा ठेव्याच छोटावर आहे तिकडे का हे येतो पटके पप्पाच मी आणतो तुचा हाग येतो माहि का त्या
त्याचा साधा फोन आला म्हणे कि अ हो तुम्हाला फ्री आहे काय म्हटलं हो फ्री आहे म्हटलं मी म्हटलं करा म्हटलं कॉल नंतर म्हटलं मी करतो म्हटलं तुम्हाला फोन तर त्या साईने काय केलं माहिित आहे का दहा मिनिट ते त्या बोलल्या आणि नंतर मी एवढ त्याेस्टच दा कारणीुस कॉल घेतला तु कॉलच उदेही बरं झालं का काय आता काय करसा नाहीक आहे म्हणून मी म्हटलं तुम्ही पहिले कॉल न करत करा म्ह
हा हा
आता त्यासाठीच मी ऑनच राहिली म्हट नाही आता सोला बरोबर आवच आता कसेल आप नाहीत तुमचा आता दोन मिनिट आला नसता ना तर मी म मी तुम्हाला साध खनून म्हटलं अस करावं का कारण आता आपलं कंप्लीट झालं ना म आता कर स ग
नाही बरोबर आहे ना
मी वारखेडची आहे
हो हो काय
हो तुम्ही कुठला आहेता
अ्मी दनापूर
हो का मग ते दनापूरचच होत ते कोणीतरी दनापुरचच होते बहुते हा
हा असतील ना मग काय बा काही बाया कशा करतात म्हणजे स्वतःच होऊ देतात मग दुसऱ्याच झालं नाही
नाही होतही असं नाही करायला पाहिजे ना आता आपण आपलं समजा आपण म्हटलं तर आपण स् करून राहिल म्ह आता काही काम आहे म्हणूनच राहिलो की आपण तसं तुमची मा ओळख झाली असती काय आपण बोललो असतो का समजा
नाही नाही तस कोण बोलत एवढा टाईम कोण काढते कोणासाठी
का नाही पण म आप कार म्हणा की कस म्हणा पण मग आता भेटला आपल्याला भेट बापू करायला संधी आहे काही गून राग आप कप्ट झा क नाही कर छ समोरच्याच झालं पाहिजे ना आता मदत पहिले फो आला आताडगल फोन आला होता मी कट केला म्हटलं नाही तुम दहा मिनिट कं्प्लीट झाली
हो बरोबर आहे मलाही दोन तीन कॉल आल्या आता मध्यात पण म्हटला नाही हा कॉल पहिले बह द्या पूर्ण
हो हेडफोन देऊ का तुमचे ह
हम
बर हो हो या
सगा बण ते आणखी
काय नाही बा तुम्ही सांगा मी तर सांगूनच राहिल व ते सांगत तुम्ही सांगाल का? हे हो पोरं आले ना आता शाळेत म्हणजे पावणे तीन वाजता सुट्टे होते तिकडे तीन सव्वा तीन वाजे पर्यंते तर हिवर खेडून समजा तरी अ रोड खूप खराब आहे ना तर पंधरा वीस मिनिटं अर्धा तास लागतेच तसही कारण आमच्याकडे इकडे रोड हा रोड चालू आहे अह ना कर ना
हम्म हम्म.
हम्म. तुमचा मुलगा गावातच असते है ना.
हो तो गावातच असतय.
दानापूर मोठा आहे ना च
हा मोठा आहे. ते अजून त छोटा आहे ना मग बाहेर गावी टाकले कसं एवढं समजत नाही त्याला हॅलो.
हा हा लहान आहे तो सध्या आहे ना.
हा लहान नाही आहे के जी वन मध्ये
हां ते कॉल आला होता आताही म्हणता ते म्हणून आवाज कट झाला तुमचा.
हा ना कॉल चालूच आहे ते मधा मधा
हो कॉल चालूच राहतात ना कारण की आता ते मी काय केलं माहिती काय ज अ जेव्हा समजा अ ऍप चालू केलं होतं की नाही ता तेव्हा मी घरचेचा नंबर टाकला होता कारण ते व्हॉट्सअपमध्ये ऍड करायचा होता ना तो नंबर त म्हण तसं मिस्टर नाही म्हणत होत समजा, स्वतःचा नंबर एड तसं नाही म्हणत होते काय काय नाही असं कसं राहू दे राहू दे मग म्हटलं बरं ठीक आहे बा म्हणत तू वाटलंस मला दे नंबर मग त्याचा दिला होता मी त्याचा ऍड केला होता. आ ना मंग दोन नंबर आहेत. हा नाहीये मी व्हॉट्सअप वर नाहीच त्या. तर मग आता घरचे म्हणत मी घरीच असतो ना मी आहो ना तर मग माय फोनवर आला काही ते मी सांगतो तुला म्हटलं बरं ठीक आहे बा म्हटलं मंग मायेत दो नंबर आहेत ना एक कॉलिंगचा वॉटसअपचा आहे तर मग ते व्हॉट्सअपचा नंबर नाय नव्हत्या म्हणत द्यायचाय म्हटलं राहू दया. मंग कॉलिंगचा नंबर समजा आम्ही कार्या ऐप मध्ये टाकला जसं की हात समजा आता तुम्ही कॉल केला होता तो तर मग त्या पोरं मग मी आता म्हटलं बरं लवकर या अभ्यास राहिला तर मग मी म्हटलं यास ऍप वरून म्हटलं आता करू फोन कोणाला पण आता नवीन व्यक्ती शोधून कुठून काढू? मी हे घरच्या घरी आले तर मग त्याचा मोबाइल घेतला म्हण तव्हा म्हटलं हो एक न अ एक फोन करतो म्हटलं नाहीतर हे मेसेज टाकतो मोबाईल द्या म्हणत होते ते घे हम्म, घेतला मी अन त्याच्यावर मेसेज केला मी की आ हाय कॉल मी नंबर टाकला खाली म्हटलं कसं कॉल मी म्हटल्यावर त्याच नंबरवर फोन करते ना.
हा बरोबर आहे नाहीतर कन नाहीतर मग तुम्ही तसं हा नंबर नुस्ता टाक ला त्या दुसऱ्या नंबर कॉल केलास.
हा त्या नंबरवर कॉल केली असते मग मी तो नंबर टाकला म्हटलं जाऊ दे जर कोणी फ्री असला तर आपल्याला फोन लावला तर आपला समजते की बा मी तसं त ऑनच होती पण आपल्याला नंबर व समस्याला माहित नसल्या शिवाय तू कॉल कसं करेन आ
हा बरोबर आहे मग मी तुझा तो तुमचा तो नंबर बघितला मग त्याच्यावर कॉल केला होता पण तुम्ही व्यस्त होते तेव्हा.
हो व्यस्त म्हण तेव्हा मी ते दानापूरच लेडीज होती कोणीतरी त मी तुम्हाला सांगितलं ना आता की मी परत ते म्हणत मी म्हटलं तुम्हाला मग मी रिटर्न मी फोन करतो आता त्या म्हणत बरं करा मग मी तर फ्री नाही आहेे म्हणे पण करा म्हणे मग दहा मिनटं झाल्यावर
हा
मी द्याचे इमानदारीत इमानदारीत दहा मिनिट कं्प्लीट केले बर द्यायचे पण म्हटलं ठीक आहे म्हटलं ताई दहा दहा झाले आता मी म्हटलं रिटर्न तुम्हाला कॉल करतो ठीक आहे म्हणे मग परत कॉल केला तर तेसा वस्त म्हणजे ते आपल्या समस्त्यांच गरवेस्चत असलं की
हो हो समजते
म्हणून मग मी तुम्हाला कॉल केला म्हणजे तुमचं चालता वाटतेय पहिले
हो मी केला होता ना आधिक तुम्ही व्यस्त होते ना वाटते तेव्हा हम्
ह म्हटलं पाह म्हटलं हे आताई जर असतील म्हटलं तर येईलेच लावू म्हटलं आपण
हा ना
अ असं नाही काई समजा एका म्हणजे एकाच व्यक्तीला पाच वेळ केला चालते ना कॉल
हो चालते चालते तुम्ही मला पाच वेळ केला चल
हा उद्याला तुम्ही पर परत करा मी करतो
हो हो चालते
नाहीक तेवढ्या तेवढ्या बहान ना कोणीतरी मैत्रीण तर झाले समजा असं पाच दहा मिनिटापुरती म्हणा पण मैत्रिणी तर होती कोणी नाही काय
हो नाहीतर काय तस आता आपण एकमेकीला ओळखत सुद्धा नाही पण बोलून तर राल हा
फोन ववरची मैत्री तर होते तेवढी सांमा नाही काय हम् चला चलामकडे येईलच लघयचा फोन
हा ना आता कुठं गेला नाही का मग फिरायला वगैरे
गेलो होतो ना आता म्हणजे तरी दोन तीन महिने झाले तरी गेलो होतो तुळजापूर पंढरपूर सोलापूर कोल्हापूर आणि गणपतीपुळे तडे म्हणजे आमची फॅमिली टपच गेली होतीम सध्याच परिस्थिती अशी आहे त आई की सध्या पुण्यात एवढा पाऊस चालू आहे ना कि आळंदी आणि देहू देहूचे तर मंदिर म्हणजे फक्त थोडं बर वरचा कडसच दिसतो सध्या म्हणजे भाऊ असतात ना पुण्याले ह दोडं पासाय आप कोणती नदी म्हणतात ते इंद्रायणी नदी नाही का ते एवढे होन चालू आहे की बाप रे बाप मी म्हणजे मा तुले भाऊ असतात ना मोठ्या भाऊची मु असतात
हा हा
तर हा मी त्या इला कॉल केला होता तर ते सांगत होते तसं मी र म्हणजे पाहिल्या पहिले अगोदर म्हटलं खरं ऐ का रे दादा म्हटलं हे म्हणे हो म्हणे खर आहे म्हण इकडे खूप पोहोचालय म्हणे आपल्याकडे काहीच नाही तई पण आता फिरण्याचे ठिकाण आहेत कि नाही ते एवढं म्हणजे एवढं बे य पावसा्या तर फिरायचं खूपच मुश्कल आहे म्हणजे दरी कोसळतात नाही तर आमचा प्लॅन होता आता चार पाच दिवसाांन चिखलदरा जायचा पण अ रस्ता एखाद्या ठिकाणी जर हे झाला की नाही दरगिरी कोसळली की म्हणजे इिकडेच मुक्काम कराव लागते पण लहान लहान पोरं घेऊन नाही घ्या
ते रिस्क नाही घ्यायला पुरत नाही एवढं रिस्क नाही घ्याय पुरत
अं तेव्हा आम्ही समजा दोन महिन्याच्या अगोदर गेलो होतो की नाही तर तेव्हाच तर एवढं समुद्राचं म्हणजे गणपती पुढे तिथं समुद्र आहे ना तिथं. समजा बीचवरर गेलो होत म ते एवढं पाणी होत की बस आता तर सध्या म्हणजे. बाहेरूनच पावं लागतं समुद्रापर्यंत जाताय नाही आपण
बापरे हा ना पावसाळ्यात खूप तिकडे जास्तच होते म्हणतात ना पाऊस
हो हो तेच ना मग. त्याच्यामुळे मग आता सध्या फिरायचं बंद. पावसाळा हा आता हिवाळ्यात जायच आता आता फक्त हे आमची वारी असते ना म्हणजे ह्याची मुक्ताईची तर बारा महिन्यातून दोन वेळे समजा एकदा. शिवरात्री आणि एकदा हे आपलं काय म्हणत ते आषाढी एखकादशी
हा हा.
हम्म.
बरं तई ठीक आहे मग आता सेकंड झाले हो.
हहा वर झाले उद्या उद्यापर्यंतई
चालेल चालेल ठीक आहे मग हो हो